हॅलो!
हॅलो, हा येतोय का आवाज?
हा हो येतोय येतोय!
बोला नाही अजून जेवायचं आहे, तुझं झालं का?
हो जस्ट आज दोन वेला झो सॉरी जेवले मी.
भूक लागली असेल तुला थकून आली असशील?
हो खूपच भूक लागलेली.
खूप बिझी असती तू आ, काल गडपच झालीस लगेच.
नाही नाही कधी हा तेव्हा ना काय सांगू आता फर्स्ट डे होता ना कालचा.
हा!
हा तर मग ना खूप पाय वगैरे दुखलेले मग मी काय फोन घेतलाच नाही आणि ऑनलाईन पण आले नाही मी.
तेच म्हणूनच म्हणलं जाऊदे आता तुला तू थकली पण होतीस
हा नाय हां तेच कारण काल म्हणजे फर्स्ट दिवस होत ना तर मला एकदम थकूनच गेलेले मी, मग आज पण थोड्या आता थोडं हे लावलंय बाम स्प्रे मारलय पायाला दुख
अच्छा हम्म!
हां!
तेच आजचा दिवस कसा गेला आज पण सुट्टी नव्हती तुला?
नव्हती विकली ऑफ कधी असतो! आता अजून ठरवले नाही दोनच दिवस झालेत ना.
हम्म म्हणजे तुला सुट्टी तुला घ्यायची तेव्हा घ्यायची का?
हां आपण मॅडमना सांगून जर मॅडम हो बोलल्या तर ठीक नाही तर मग मॅडम सांगतील ते!
अच्छा मी तेच म्हंटलं असं म्हणजे तुला असं ठरवून नाही सुट्ट्या सॅटर्डे संडे वगैरे असं?
नाही! ठरवून नाही, काय बोलता?
उद्या पण जायचंय म्हणजे तुला?
हो तेच तर आणि उद्या माझी फ्रेंड नाही येणार आहे बघ मला माझा दिवस तर कसला जाते.
मग काही तर कोण नसले कि नकोत.
तेच बघू आता उद्याचा उद्या पण माझी बैट बैठक होती बैठकीला जाते ना.
तू पण जातीलस?
हो. तुम्ही जाता काय हा अधिष्ठानानसेल घरात
नाही म्हणजे अजून तरी घेतलं नाहीये आणि इकडच्या कसा एरियामध्येध्ये खूप दिलेत ना आमच्या इथे पण त्यामुळे मग ते म्हणतात कि जास्त पण देता येत नाही. मध्ये घेतलं होत म्हणजे त्यांना दिलं होत निवेदन पाठ हवलं होत की आदेशांचा
हो हो हो हां हां हां मग सगळे घरातले जातात.
हो सगळेच जात होत म्हणजे आता सगळे म्हणजे आम्ही दोघी बहिणी पण आणि पप्पा वगैरे
हां हा हा हां. हां मग तू श्रद्धा तई मोठी बहीण ना.
हा मोठी आहे त.
हां हां हां मग तुम्ही किती बहिणी दोघी
हा दोघीचे
दोघीच हां हां हां तेच आता पण तिनेच कॉल केलेला मला बोलत होती.
म्हटली मला ती फ्री आहे तोपर्यंत तिला करून घे. कारण आमचा डुगू पण सोपायला आलेला आहे ना मग ती म्हणते की मला तर आता होणार नाही आणि तिचे झालेच वाटतं आता कॉल
हां हो तिचे झालेत हां.
हा मग ती आता म्हणली की तूच तिला करून घे मी तिला सांगितलं म्हंटलं. छोट्या बाळांचं ु
हा हा हां दिदीचं बाळ हा तेच बोलते म्हणज तुमच्या घरी पण म्हणजे
तिथच त्यांनी ती मगाशी कॉल केती ना मला म त्याच्यासाठी त्याला तिला कॉल केला होता की व्हिडिओ कॉल वगैरे चाल असत आमच्या सारखा दोघंचा
हां ना मग बहिणी बहिणींचा तसाच असतो.
आणि माझा दिवस सग काळी त्याच्यापासूनच चालू होतो की त्याला बघितलं मग त्यानी थोडासा ह. य खेळतोय थोडा वेळ नंतर मी माझी कामं चालू करते.
रडतो काय खूप
हा खूप रडतो म्हणजे आता कसं दात्र येईल.
हा हो हो बरोबर मग टॉयलेटला वगैरे होते होते ना. म्हणजे असं सारखी होते दात आल्यावर हा हो. हा तेच दात आल्यावर होतेच टॉयलेट ला
हा ते आता चालूच आहे त्याच रोज दिवसातून चालूच आहे त्याच.
हो हो हो तेच आमच्या इ तर पण वरती बेबी आहे ना तिला एक एक वर्ष झाला बे दातन म्हणजे आत्ता ख आत्ता आलाय म्हणजे मागे झाले असतील. आ आठवडा वगैरे नाही आ. अकरा हा अकरा महिन्यापासून तिला दात यायला सुरुवात झाली. तर एक खालचा आलाय, आणि एक वरती पण थोडासाच आलाय. पण तो ना तिला असा, टोचतो वाटत तो माहिती आहे ना येताना.
हा, ते कस पहिले असतात ना, ते हिरडे अस ते बाजूला होऊन यायला थोडस, हा ते हिरडी त्रास देतात.
त्रास देत हां.
आणि ह्याच कस सगळं लवकरच आहे. आमच्या डुगूचं सगळं लवकरच आहे, चौथ्या महिन्यापासूनच दात याले आता.
अ.. द. चौथ्या महिन्यापासूनच.
हा. ऑलरेडी तीन आले त्याच, आता चौथा पाचव चालू आहे त्याची दात येणं. तीन प्रॉपरली पूर्ण बाहेर आलेत.
हां भारीची.
आणि तो चावतोय पण, आता दिदीचे हात वगैरे घेऊन चावत बसतो तो तिचेे. मग ति तेच म्हणत होती, आता अवघड झालं माझ. चावतो खूप जोरात.
तेच तर. पण हा आजकाल म्हणजे, येतात कोणाकोणाला असे लवकर दात वगैरे.
माझ्या चुलत बहिणीला पण लहानपणी आले होते. म्हणे लवकर म्हणजे काकू सांगत होती. हे डुगूला दात आलेत म्हणून सांगितल्या वर म्हणत होती की, आमच्या पण समृद्धीला येते होत लवकर. खरंच.
हां हां हां. हो हां येतात आणि कोणकोण पो आता आमच्या इथं एक बाबू होता ना, म्हणजे त्याचं नाव मोमो आता मोठा झाला तो. अडीच वर्षांचा झाला, आमच्या इथं म्हणजे भाड्याने राहतो इथे साईडला.
हा हा.
तर तो किती, नाईन मंतचा होता. तेव्हा इथे राहायला आलेला, आणि तेव्हापासून तो ना असा धावत होता नुसता धाव धावत होता ते तो कधी माहिते, एट मंथ पासून धावायला लागला. हां हां बोर.
बरं झालं, बरं झालं ना.
पण आता एवढं धावतोय ना, गप्पच बसत नाही. त्याला सांगतो. अरे गप बस, अरे गप बस, गप्पच बसत नाही तो. नुसता हा, हो नुसता धावत असतो. आणि पडतं एवढं ना, डोक्याला किती लागतं तरी काय नाही. उठ म्हणजे, लागेल थोडंसं रडेल आणि परत झाला. दिदी बरां झालो मी, अस बोलतो दीदी बरां झालो मी.
स्ट्राग आहे, मग बरं ये.
हो. हो स्ट्रॉगच आहे. स्कूल ला जातो ना, आता तर पोरांना मारतो. स्कूल मधल्या. मग काय, हो आणि ढक हे ढक का वगैरे असतो ना, त्याच्यावरती चढून आई. आई मी चढलो. आई मी चढलो आसा.
बापरे आता मुलांना खूप सांभाळावं लागतं, बाबा खूप अवकळ झालेत.
हो. हो. हो. नाही तो भारीच आहे. पण मला पण असे छोटे पोरं आवडतात, मोठे झाल्यावर नाही आवडत मला असे.
मला पण नाही, मला लहान मुलं खूप आवडतात.
लहान मुलं हा तेच.
मी आमच्या इथली तर खूप लहान मुलं सांभाळलेत लहानपणी.
हो मला पण आवडतात. बेबीज भारीच वाटते यार. मस्त वाटतं त्यांच्यासोबत खेळायला.
हो. आणि आमचं कस आता, घरातल पहिलंच आहे हा, मग त्यांचंच े लाड चालू आहेत सगळ्यांचे कि बस ते लाडोबा झालाय आमचा सगळ्यांचा
हो ना हो तिने मला फोटो पाठवलेला ताईने
हो मला म्हटली तुला फोटो पाठवलाय वगैरे म
फोटो पाठवलेला हां हो हो हो. मिळल मला बघायचं आहेेत त तर मी बघितलं ना मस्त असं गुपगुपत ना
हो त्याचा आता तिला टेन्शन आलंय त्याला दात यालेत मग ते कस रडारडी चालू होती ना पोरांची खूप खाण्याची न खरे तरी अजून हा करत नाही. खाण्याची नखरे जेवतो भूक वगैरे लागली की पण तरी एक टेन्शन येतं ना तब्येत वगैरे उतरते कि
हो टेन्शन येतं हा
मग तिला मणला अजून दोन दिवस जाऊ दे हा हो की गच असतात. पण त्यात पण कसं आमचे भाऊजी गेले की दिवसभर नसतात ती दोघंच की
हो ती दोघंच. बिचाराचे बिचारीचे हाल होत असतील घेता घेता काय
खूप कधी कधी तर कामच करू देत नाही म्हणली मांडीवरच घेऊन बस मांडीवरच घेऊन बस म्हणतो म्हणली त्या दिवसभर त्याला काय खेळतं ग. अजून असंच वाटतं की आईनी माझ्या जवळच असावं बसावं घ्यावं.
आईन हा बरोबर.
आणि आता त्याची रोजची सकाळची एक ड्युटी चालू झाली. तो रडून उठला कि त्याला उचलून घ्यायचं आणि त्याला जवळ घ्यायचं. त्याला मिठी मारून घ्यायची जवळ त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचं माझं बाळ उठलं असं तसं त्याला बाळा बाळा करून बोलायच मग त्यांनी छान असं बघून हणार
म ताई रोज करते मग
हो रोज करते मला पण व्हिडिओ कॉलला तर रोज कर म्हणतो तो हो रोज कधी पण उठला की जनी आता मध्ये जरी झोपून उठला ना दुपारी संध्याकाळी सारखं त्याला उचलून घ्यायचं जवळ घ्यायचं उभं करायचं. त्याला हक करायचा आणि त्याला सांगायचं बाळ माझं उठलं शान बाळ आहे त्रास देत. नाही या असं तसं म्हणलं की हे असता ल गे
हा ह हा असत हा तेच लहान मुलांना लगेच समजतं म्हणजे आपली आई काय बोलत बोलते आपल्याला असं वगैरे ना त्यांना समस्त म्हणजे त्यांच्या भाषेत आणि हसतात एक
हो आम्ही पण त्याला दोघू नाव ठेवलंय ना मग त्याला ते कळलंय त्याला डुगू म्हणतात म्हणून
हा हा
म्हणजे टोपण नाव आहे घरातलं त्याला ते कळतंुब,
टोपण नाव हा हा माहिित हा हा असं नाव त्याचं काय शार्विक,
शार्विील शार्विील
हा हा असं नाव शार्विक हा हा हा हा तेच मला बोलली ताई
हम् चार्विल तिनेच ठेवलंय तिलाच ते चार्विलला खूप आवडलं होत.
हो हां.
चालेल चालेल.
हां नाही मस्त आहे शारविील ना हां हां हो हो चालेल
हो
हां हां चालेल